हॅलो नमस्कार कसे आहेस
नमस्कार ताई मी बरी आहे तू कशी आहे सांग
मी पण छान आहे अगं मी मनात म्हणत होती, की आजच हवामान किती छान वाटत आहे ना?
हो ना ग! सकाळपासन थंडगार वारा सुटलाय खूपच प्रसन्न वातावरण वाटत आहे आजच.
हो खरं म्हंटलं तू. काल तर खूप उकाडा होता आणि आज अचानकच वातावरण बदललं. खूप थंडी वाटत आहे.
हो ग हो अगदी बरोबर ना हवामानाचे हे बदलणं खूपच मनोरंजक असतात. कधी ऊन कधी पाऊस कधी थंडी एकदम हवामान बदलत आहे.
हो अगदी बरोबर म्हटलं तू. म्हणूनच तर प्रत्येक ऋतूचे वेगळे वेगळे महत्त्व असतात ना?
तुला कोणता ऋतू सर्वात जास्त आवडतो ग?
मला तर पावसाळा खूप जास्त आवडतो. हिरवागार निसर्ग असतो. पावसाचे थेंब. मातीची सुगंध सगळ्यांच किती सुंदर वाटत ना?
मला हे पावसाळा खूप आवडतो. पण हिवाळा जास्त आवडतो.
थंड वातावरण गरम चहा आणि सकाळचे धुके -धुके खूप छान वाटते.
हो ना आता हिवाळ्याच्या हिवाळ्यात. तर बाहेर फिरायला मजा येते.
आणि उन्हाळ्यात खूपच त्रास होतो मात्र.
हो आणि विशेषतः तर मी महिन्यात तापमान खूप वाढतो ना?
काही दिवसात ना खूपच त्रास होतो.
अशा वेळी तर भरपूर पाणी पिणं खूप महत्वाचे असते ना? आता बघ अं उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते म्हणून अं पाणी पिणं खूप महत्त्वाचे आहे.
हो विशेष मे महिन्यात तापमान खूप वाढतो ना?
हो हो अगदी खरं म्हंटलं तू. आणि उन्हाळ्यात तर शरीरातलंही पाणी अं कमी होऊन जातो कमतरता होऊन जाते होऊन जाते ना शरीरात आणि हलके सुती कपडे घातलायला हवेत ना उन्हाळ्यात? तुला काय वाटत?
तर अगदी बरोबर म्हंटलं तू. तसेच फळांचे रसतात लिंबू पाणी पण फारशे फायदेशीर असते ना.
हो हे तर खरं हाय. अ ऋतू अनुसार ना आपल्याला सवयी बदलायला हव्यात. ब्लॅक तुला माहिती आहे का? भारतात मुख्यतः तीन ऋतू मानले जातात तसेच तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण काही जण तर सहा ऋतू ही सांगतात.
हो ना वसंत ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर.
हो अगदी खरं म्हटलं तू वसंत ऋतूला तर ऋतूचा राज राजा म्हणतात ना?
कारण त्या ऋतू, कारण त्या काळात वातावरण खूप आरामदायक असतं ना म्हणून.
हो हे तर अगदी खरं म्हंटलं तू, झाडांना नवीन पालवी फुटते. आणि फुले उमलतात ना. पक्ष्यांच्या खिलबिलाट ही खूप आनंदायी वाटते. तर निसर्ग पूर्णपणे जिवंत झाल्यासारखे वाटते.
आगदी बरोबर ना. पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा काड असतो ना.
हो अगदी खरं म्हंटलं तू. पाऊस चांगला झाला तर पीकही चांगली येतात. पण जास्त पाऊस अ पडला की पूर येऊ शकतो ना. आणि कमी पाऊस झाला तर दुष्काडी पडू शकतो. त्यामुळे हवामानाचा जो शेत कर्यावर परिणाम आहे तो खूप जास्त पडतो.
म्हटलं तू, आपल्या जीवनात हे ब ह हवामानाचं महत्त्व खूप मोठं असतं ना. हिवाळ्यात लोक गरम कपडे घालतात. आणि उन्हाड्यात थंड पाण्याने जास्त, थंड पाण्याची जास्ती मागणी करतात ना.
हो अगदी खरं म्हंटलं तू, हिवाळ्यात तर लोक जास्त गरम कपडे वापरतात. त आणि हिवाळ्यात पेयांना जास्त मागणी असते. पण पावसाळ्यात मात्र छत्री आणि रेनकोट आवश्यकच असते. नाहीतर पूर्ण भिजून जाय जायचाय ना आपल्याला.
हो ना अगदी बरोबर. तुला पावसाळ्यात भिजायला आवडतं का?
हो कधी कधी पण जास्त वेळ भिजली ना की सर्दी होऊ शकते. आणि आरोग्याची काजी घेण हे आवश्यक आहे ना. हवामान बदलण्यामुडे तर आजकाल ऋतूचा स्वरूपही बदललं आहे ना.
हो-हो अगदी बरोबर. पूर्वी ठराविक वेळ वेडी पाऊस पडायचा, आणि आता काही सांगताच येत नाही ना. याला हवामाना हवामानबद्दल म्हणजे क्लायमेट चेंज असंही म्हणतात ना.
हो या मानाने तर प्रदूषण हे एक मोठं कारणच झालाय झाडांचे जे टो ओड वाहनाचा धूर. अ कार कारमधून निघणारे जे वायू यामुडे वातावरण दूषित होत् ते त्यामुळे पृथ्वीच दाप तापमान जे आहे ते वाढत चाललं आहे ना‌.
अगदी बरोबर ना, आणि कसं ऋतु सर्व ऋतुंवर दिसते अं त्याचे पा परिणाम पण होतात म्हणून आप‌. ण पर्यारवरणा कडे लक्ष्य संरक्षण केलेही पाहिजे ना
हो आणि म्हणून आपण अं प परना पर्यावरणावर रक्ष संरक्षण तर केलंच पाहिजे. आणि जास्तीत जास्त झाडी लावली पाहिजे. प्लास्टिक च वापरीन प्लास्टिकचा वापरही क वापर कमी करायला हवा आणि अं पाण्याची जे बचत आहे ते ही करायला हवी. तुला काय वाटतं?
अगदी बरोबर म्हटलं तू हे. कसं झाडं लावल्यानी वातावरण पण चांगलं राहील, पाऊस पण चांगला येईल. तुला सकाडचं हवामान जास्त आवडते की सायंकाडचं गं.
मला तर सकाळचंच आवडतं, ताजी हवा आणि शांत वात तावरण असतं, आणि मला संध्याकाळचं ही आवडतं सूर्यात सूर्यास्त खूप सुंदर दिसतो ना त्यात.
कसं आपलं एक वेग सौंदर्य असत ना. हवामानानुसार आपल्याला मो आपलं ला मूड ही थडासा बदलतो.
आणि खूप बरं वाटते आपल्याला.
तो पावसाळ्यात तर मला खूप उत्साही वाटत.
आणि हिवाळ्यात मला आराम करायला खूप आवडत.
हो का उन्हाळ्यात तर मात्र थोडं आळसच येतो.
मला ही तसच वाटतं ग.
हो आणि ऋतूमुळे तर सणांमध्ये ही विविधता येते ना.
हो हो अगदी बरोबर ना. मकर संक्रांत हिवाळ्यात येतोय. होळी वसंत ऋतूमध्ये तर अनेक सण पावसाळ्यानंतर येतात.
हो आणि प्रत्येक ऋतूच्या आपले आपले काहीतरी नवीन अ विशेष अ नवीन शिकवतो ना आपल्याला.
हो ना अगदी बरोबर जसं ग ही जोडवून येतो ना शिकवतो आणि काही, बदल पण आपल्याला स्वीकारायला शिकायला मिळते ना.
हो अगदी खरं म्हंटलं तू निसर्गाची जेड जुडवून घेन्याची, शिकवणी आहे ना ते श शिकवतो आणि बदल स्वीकारायला ही शवतो आपण खर हाय हे तर सगळं, म्हणूनच तर प्र प्रत्येक ऋतूचे खास काहीतरी महत्त्व आहे ना आपल्यासाठी.
अगदी बरोबर एकदम खरं म्हटलं तू. फक्त आपण त्यानुसार स्वतःची काळजी घ्यायला खूप गरजेचं आहे ना म्हणजे कसं. हा आपण व्यवस्थित राहू मग ऋतनुसार आपण थोडीशी आपली काळजी घेऊ तर.
हो मला तर वाटत की कोणतेही ऋतू वाईट नसते प्रत्येक. ऋतूचे ना आपले फायदे आणि, आव्हाने असतात म्हणून कोणत्याही ऋतूला वाईट म्हणता येत नाही ना आपल्याला.
हो हो अगदी बरोबर. रितुई बदलणे हे एक. नैसर्गिक क्रिया आहे ना.
हो अगदी खरं म्हंटलं तू आणि फक्त आपण त्यानुसार स्वतःची काळजी, घेतली पाहिजे अ प्रत्येक ऋतूमध्येध्ये आपल्याला काय गरजेच हवहाय. ते सगळं आपल्याला बघायला पाहिजे ना.
अगदी बरोबर. वातावरणानुसार आपल्याला थोडसं आपलं खाणंपिणे पण सोयीचं करायला पाहिजे.
हो हवामानानुसार तर आप आपल्याला थंडीमध्येध्ये
कस अ शरीर पण निरोगी राहते ना
हो हे प्रत्येक वेळेचे स्वतःचे एक वेगळे सौंदर्य असतात म्हणून का सगळे
अगदी
हो अगदी खरं म्हटलं तू पण हवामान बदलले की आजकल ऋतु चे स्वरूप ही बदलतात ना
हो आणि कसं त्यामुळे आपला स्वभाव पण आणि मूड पण थोडा बदलतो. ऋतूच्या नुसार
हो मलाही असं वाटतं पण जास्त वेळी सर्दी मध्ये राहून आपली तब्येत ही खराब होऊ शकते आणि पावसाळ्यात भिजून आपली तब्येत खराब होऊ शकते जास्त उन्हात आपण जेव्हा गेलो तरीही आपली तब्येत खराब होऊ शकते ना
हो ना अगदी बरोबर आपण नकळत जुना उन्हात निघालो तर आपल्याला कसं चिडचिडत होत. होते ना थंडी आणि पावसाळ्यां नाही होत आपल्यासोबत.
चल आता मी जाते
हो हो नमस्कार!